बरं येतोय का आवाज?
हा येतोय येतोय येतोय.
हम्म.
येतोय. ते आवाज पण येतोय आणि झोप पण येतोय.
आता येईल व्यवस्थित.
हा आता येतो व्यवस्थित व्यवस्थ व्यवस्थित हो.
असाइनमेंट झाली नाही एक लिहून
हो एक झाईल होन एकम शेवटच्या काय बोलतात कन्क्ल्युजन वरतीलं
मग दुसरी पण झाली
हम्म
झालेच जमाय ना
आ
दुसरी पण झालीच ना
नाही दुसरी नाही
म्हणजे पहिल्याचेच कन्क्लुजन वगैरे लिहितोच
हो एक दो एक द ह तू कानात म्हणतो तू आणणार आहेस
हा
कानात घालतात तो
हो ते मग काय माझ्याकड पाऊच मध्येच असते ते
पण ग्रीन लसणचकड
काय बोलतोय
ग्रीन नसल ना
नाही ब्लॅक कलर मधच आहे तो व्यवस्थित वाटला तर ठेवते ते काय कानात घालायला कोण बघणार आहे
माझ्याकड म हा ग्रीन पण तू जरा मोठा आहे पण बसत नाही
हम् हम त्याचीच आहेत काय
अस आत मी कोकण टाका लागतो
अडकून राहायचा हम्म
ह
दे काहीतरीच यायचं आता खेळलं यायचंय रेल्वे स्टेशनला
कोुणा
कुठे आले काय माहत गडी
बापरे आा
तिथे का वाटत नाही काय कि जरा वैरागडीची येतं काय तसरा सॅमसंग इथून हॅलो हॅलो
हॅलो.
ह हा.
ह येते काय. पुलो सात वाजले समजून जायचं.